हॅलो,
हा ताई, मला ते ना एक रेसिपी, रेसिपी सांगू शकतेस का?
कशाची?
अ ढोकळा कसा करतात ते?
मलाच येत नाय ढोकळा बनवता.
आता अ दी शांत होती की का डब्यामध्ये.
मम्मी ना केली होती ग.
हम्म हम्, तरी काही माहितीय का कसं करतात ते?
युट्यूब ला वगैरे सर्च करून बघ,
अग ते लय, प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे अ साहित्य दाखवतेय, वेगवेगळी पद्धत दाखवतेय. मग तू, मला वाटलं तू डब्यामध्ये आणलीसते तूच बनवलेतेसते का काय.
नाही नाही,, मधुराची रेसिपी बघायच त्याच्यामध्ये छान असतात.
अ तु बज बघते का.
मम्मी तेच बघते.
हां हां, ठीक आहे ठीक आहे, बघते मगऽ
हम्म, तुला खाऊ वाटालय का?
हम्, म्हटलं तुला विचारावं.
हम्म.
ठेवते म.
हो.